कसा आहेस.
का बरं आहे. तू
कसा आहेस. हा मी
हा मी तर बरा आहे.
आज तू मला काहीतरी व्याकरण किंवा कथा सांगणार आहेस ना?
कथा सांगणार आहेस हो हो, श्यामची आई सांगू का?
हा चालेल.
पुष्कळ वेळा मनुष्याच्या, मोठेपणा त्यांच्या आई बाप पाणवर अवलंबून असतो, असतो का?
हो असतो. कदाचित मी पण ऐकले तेे,
त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आई बापांवर अवलंबून असते, त्याच्या बऱ्या वाईटाच्या पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच आई अंगाखांद्यावर खेळ, खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते, मोठेपणात याचा अर्थ जगातील काही व्यक्तींचा ओठांवर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करीत आ नाही.
हा पण सं साहसी कथा, मानवी विज्ञान, तत्त्वज्ञान आरोग्य जीवनी
अन्य आणि कृती पत्र, भव्य कथा ह्या स
श्या सुद्धा मूलमाप केल्या जातात त्यामध्ये.
हो हो हो, केल्या जातात ना.
आणि मला जगायचे आहे, मुक्ताला कळून चुकलं होतं की आता पुढे काय होणार आहे.
हां हो, आवाज यतोय का? हा येतोय मला आवाज. हा चालतंय, करू शकता तुम्ही चालू काय बोलताय तेे.
हा, मग मी तुला सांगत होतो की अ पंधरा नाय माझी ही कथा आहे, भक्त आणि भगवंत यांच्या अपार प्रेमाची. मी अगदीच अठरा वर्षाचे असताना, आमच्या समोरचे एक आजोबा राहायचे त्यां वय खूप, खूप झालं होतं वयाप्रमाणे त्यांना कमी दिसायचं. मग त्यांनी भव्य कथा, अन्नवकृती, जीवनी आरोग्य, तत्वज्ञान, प्रेम कथा.
कथा
किंवा आत्मयिक कथांवर खूप जास्त काम केलं होतं. आणि त्यांना नुकताच फिरण्याचा खूप लाभ होता. साहसिकता, मानवी जीवन ह्यात त्यांना तत्त्वज्ञान आलं होतं. काही करता ते, त्यांचे वय झाले होते त्यांना वाचता येत नव्हते कधी. मग त्यांना आम्ही मदत करायचो. मला जगायचे आहे मुक्ताला कळून चुकलं होतं. हे पण त्यांनीच लिहिलं होतं. रोज कोणी ना कोणी त्यांना बळी पडत, पण काय आहे हे जोवर भारतातला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके झाली. आणि महाराष्ट्र राज्यात दशकां काळही लोटला. काही लेखक ह आले काही लेखक ह गेले काहींना स्पर्श मिळाला काहींना अज्ञान मिळाले.
छान आहे, अप्रतिम मनुष्य जन्म तो त्याच्या पूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. ते आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला, त्याच्या पूर्वीच त्याच्या शिक्षणाचे तयारी झालेली असते. गर्भधार धारणेपूर्वीच आईबापांनी आपल्याला जीवनात जे विचार केले असतील त्यां ज्याचा भावना हृदयात खेळावेला असतील, जी कर्मे असतील, त्या सर्वातून नव बालकाच्या शिक्षणनेच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आई बापच शिकवतात असे नाही आजूबाजूचे सारे जग सारे सजीव निर्जीवसृष्टी शिकवत असते क्लासमध्ये मुलांना सर पण शिकवतात. ह बोलू शकता मग तुम्ही,
हम् मृतदन समलहन मृत्यदन निमृत तुमच्या आई वडिलांच्या कोणाचा पदार्थ होता असे विचारल्यावर डोळे पाणी मराठी कथा आणि कादंबऱ्या कधीतरी येत. ते तुम्हाला साहाय्यक बालसाहित्य आणि इतर प्रसिद्ध पुस्तके त्यासहित वरची पाचशेहून अधिक मराठी पुस्तके हे ह त्यांनी जोपासली होती.
तोपास घेऊ
त्याआधी त्यांची जास्त माहिती घ्यायला गेलो तर यह पान पंधरा आता आमचे शाळेचे दिवस बऱ्यापैकी चाललेले होते. म्हणजे आम्ही शाळेचे क्लासेस अभ्यास उपक्रम हे तर नेहमी चालू असायचं बऱ्यापैकी हॉ हॉस्टेलमध्ये पण मन रमन होते कधी कधी अशी वेळ यायची जेव्हा आम्हाला सगळ्यांसोबत मिळून किंवा मिसळून सुद्धा राहण्यात मजा यायची आम्ही खूप खेळायचो ते दिवस वेगळेच होते लहानपण जोपासण्यासाठी मी पुन्हा त्याच जागे आलो, पण आता ते लहान पण मला दिसत नाही. कधीतरी वाटते की हे नवीन आयुष्य काहीतरी वेगळंच दाखवतय. कदाचित हे माझीच चूक आहे. कधी कधी मी खूप जास्तच विचार करतो या गोष्टींचा आणि या गोष्टी खूप जास्त मला पुढे घेऊन जातात ह्या गोष्टींना भौतिक कार्यक्रम आपुलकीी हे सगळ्या गोष्टी मला आज्ञान देत राहील्या पण मी त्याचा कधी चा ऐकलं नाही. शानवर तुमचा काय विचार आहे अनिकेत
ओम तुम्हाला खोत म्हणजे काय माहीत आहे का? खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला. खोत म्हणजे गावचा ठरीव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा बिनपगारी दलाल म्हणजे खोत. त्याला काही मिळत नाही का? रामने विचारले हो. मिळते तर सरकारी शेतकऱ्याच्या जवळजवळ चौथा हिस्सा खोताला. घरोबाच्या एक म्हातारबाईने सांगितले भाऊदा तिन्ही सांजा म्हणजे दैताची वेळ या वेळेस जाऊ नका. त्यातून आवेसीची काळ रात बाहेर अंधार पडेल तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला राहा कोंबड्याला उठून थंड वेळेस जा कोंबड्याला म्हणजे साडेपाच वाजता भाऊंनी ते ऐकले नाहीत. ते म्हणाले म्हातारे ग पायाखाली वाट झाली रात्र म्हणून काय झाले मी झपझप जाऊन दुध काढ
ठीक आहे अनिकेत मला तुमचे मनोभाव कळलेले आहे तर मी काय सांगतो ते आता लक्ष देऊन ऐका हुशार शेतकरी आणि त्याची चार मुले होती एक गाव होते त्या गावात विठ्ठल नावाचा एक वृद्ध शेतकरी राहत होता त्याला चार मुले होती ही मुले खूप कष्टाळू होती पण त्यांच्यात एक मोठी समस्या होती ते नेहमी एकमेकांशी भांडत असत घरां घरातमध्ये शांतता नसायची आणि त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत असायचा हा बोल.
आवाज ब्रेक होत होता पण करू शकता चालू तुम्ही.
हा शेतकरी एक दिवस शेतकरी खूप आजारी पडला. त्याने आपल्या चारही मुलांजवळ बोलावले आणि त्यांना लाडक्या काठ्यांचा एक मोठा भारा चुडी मोळा असायचा सांगितला मुलांनी तसा भारा आणला. आणि शेतकऱ्यांचे पहिल्या मुलांना सांगितले हा लाकड्यांचा भारा एकत्र अस असताना मध्ये तोड मग त्या मुलांनी शेतकऱ्यांना पहिल्या मुलांना सांगितले हा लाकडाचा भार एकत्र ताना मधोमध तोड मुलाने खूप प्रयत्न केला ताकद लावली पण तो एकच बांधलेला भारा तोडू शकला नाही त्यानंतर शेतकऱ्यांने दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मुलालाही तोच प्रयत्न करायला सांगितला पण कोणालाही तो भारा तोडायला आला नाही आता शेतकऱ्याने भारा सोडवण्यासाठी आणि प्रत्येक मुलाच्या हातात एक एक सुट्टी काळी दिली शेतकरी म्हणाला आता ही काठी तोडून दाखव चारही मुलांनी एक झटक्यात पटली काठी सहज तुटून टाकली अनिकेत तुला ह्यावर काय वाटते.
काटी सहज तुटली का.
हा सहज तुटली
हां सहज तुटली एकदा काय झाले की औशीची रात्र होती भाऊ वढलेच गेले होते सकाळी आठ वाजता ते त्या गावी जाऊन पोहोचले होते आज गावाला जाऊ नका का अस आवस आहे वगैरे घरातील मंडळीं त्यांना सांगितले परंतु भाव म्हणाले कसली अवस् नाही कसला शनिवार जे व्हायचे ते होणार. प्रत्येक दिवस पवित्रच आहे प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो. ते वडलीस वडवलीस गेले दिवसभर राहिले तिन्हीसांजा झाल्या वरती घरी परत जाण्यास निघालेरो आणि त्यानंतर आ तो म्हणाला
हसला आणि म्हणाला मुलांनो लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही या लाकडाच्या भाऱ्याप्रमाणे एकत्र राहाल, तोपर्यंत जगातील कोणतीही ताकद तुमचे नुक सान करू शकणार नाही, पण ज्या दिवशी तुम्ही या सुट्ट्या काळ्यासारखे वेगळे व्हाल आणि आपसात भांडाल त्या दिवशी कोण कोणीही तुम्हाला सहज हरवून जाईल. वडिलांचे बोलणे, मुलांच्या मनात टोचले. आणि त्या दिवसापासून त्यांनी भांडणे बंद केली आणि ते सर्वजण एक त्र आनंदाने राहू लागले, एकामध्ये खरे बळ असते. जब आपण एकत्र काम करतो, तेव्हा कोणतीही अडचण मोठी वाटत नाही. आता शेतकरी भारा सोडत राहिला आणि त्यानंतर ते वाढत राहील.
अनिकेत तुझा काय विचार आहे याच्यावर?
ओमकार माझा भाऊ निघाले बरोबर गडी होता त्या म्हातारीचा शब्द जाऊ नका सांगत होता. हळणारी पापे चालू राहू नको म्हणत होती गावात ल लोकांनी निरोप दिला. एक जण बैसूर हसला काहींनी एकमेकांकडे पाहिले भाहुन गाडी निघाले. पडू लागला परमेश्वराचे संतताचे स्वतःचे अश्रू संपू लागले ओम मला एक कॉल येतोय ठेवू का?
हा चालेल चालेल.